हॅलो! हा, येते येते आवाज हा हम्, हम, हम
पावसाळ आहे तर तुम्हाला काय आवडतं खायला
ह भाजी माकाचा कनीस भजी, भजी, भजी आणि मकाचं कंस
बनवायला
मला कांदा भजी, बटाटा भजी येतील, एक पाच सहा तऱचे बनू शकते.
हम्म.
पाच किंवा सहा तारखे तस तर आपण क अबाबाबाबाबाबा एवढी
बेसनाच्या पिठामध्ये काही टाकायचं बेसनाच्या पिठामध्ये काही टाकायच नुसत तळायचं, झालं भजी.
स खेळाचे होतात बेटा मी तर विड्याच्या पानाची पण करते भाजी मी. मस्त लागते तर
हम्म, हम्म, पण मला एक समजत नाही ते पावसाळ्यामध्ये भजी का करतात?
हा, गरम, गरम अ गरम वातावरण आहे, थंड वातावरण काहीतरी गरम असं, गरमागरम
हम्म.
चवदार लागतात ना, तेलकट
असं, म्हणजे भजी म्हणजे थोडसा पचायला पण जड असतात, पण पावसाळ्यातच काय खातात मला समजतलं
हम्म, काहीतरी असणार आहे कारण त्याच्या मागे. आणि हमखास पावसाळ्यात करतात लोक भजी.
हं.
हे ना, पावसाळ्यातच हमखास आठवण येते भज्यांची पावसाळ्या म्हटल की भजी आठवत.
हम्म, भजी बनवण्यासाठी जास्त
अजिबात नाही. पीठ घेतलं व ओवा टाकलं झालं, जे आपल्याला पाहिजे भाजी त्याच कापून काप टाकायचे घोसाळ म्हणा बटाटे म्हणा, केळांचे पण कच्च्या केळांचे पण होतात भजी, वांग्याची पण भजी होतात.
हम, हाव ना मी तेच तुम्हाला म्हंटलं तू ना, मी कशाातही काही टाका, बेसनामध्ये काही टाका.
हा, हा, हा होन जात. शंभर तऱ्हेचे, जे काय उपलब्ध असेल त्याची भजी करू शकतो आपण.
हो, भाज्यांची अशी विशिष्ट काही आठवण आहे तुमची?
भज्यांची अ असं काही विशिष्ट नाही, पण मी जेव्हा वीड्याच्या पानांची भजी खाल्ली होती. अ लहानपणी, तर ते तर जवळजवळ, चौदा, पंधरा, वर्षांनी करून पाहिली मग मी.
हम्म.
परंतु विसरून गेले होते, एकदा अचानक याचे पण करू शकतो भाजी
हम्म
हा मग तो प्रकार आमच्या घरात माहितच नव्हता कोणाला मग सगळ्यांना आवडला
ह हम्म
पालकाची कर पालकासारखंच
हम्, हम्म, हम्, हम्म, हम्म माझी भजनची अशी आठवण आहे. ते मी जेव्हा लहान होतो ना, तर आजोळी शिकायला जाई माझी आजी गुरुवारचा बाजार भरायचा. मग आम्ही, माझ्या म्हणजे जिथे आम्ही राहायचं ना ता तालूक्याच्या ठिकाणी आठ कीलोमीटर होत बैलगा बसून जायचं
बाजारला
भजी जेव्हा काढायचे ना मोठ कढईमध्येध्ये तेव्हा ते म्हणजे एका मला आठवत साधारणतः पन्नास पैशला एक छटक भेटयचे प्नास किंवा पंच्यात्तर
हा हा हा
म्हणजे शहाऐंशीचा काळ आहे तो अ अरे ती भजी खायला एवढी चौविष्ट लागायची ना तर आता मी अक्षरशः म्हणजे कितीही म्हणजे हे खाल्ले ना तर त्या भज्यां
हा ती टेस्ट परत नाही कारण ते तेव्हाच पाणी पण वेगळं होतं आणि ाळ च वेगळी होती डाळीच्या पिठाची चौप
आणि मोस्टली घरांमध्ये भजी फक्त सणासुधरच व्हायचे ना
हो हो हो पुरण पोळ्या वगैरे असल्यानंतरच असं आता काय आपण कधी करू शकतो कॉमन झाले सगळं
हम्म हम्म
हम्म तरी पण आपण घरी केलेल्या त्या्यापेक्षा हॉटेलची भजीच जास्त रुचकर लागतात
हा मी पण हेच म्हणत होतो
हा किती चांगली करा घरी ते मला वाटतं कुठ री वाचलेलं की भज्याच्या पीठात लाख लाखेची डाळ म्हण असते ती मिक्स करतात त्यामुळे ते जरा वेगळीच चव त्याला
लाख नसते बघा त्यांचं जे बेसन असते ना त्याच्यामध्ये सत्तर टक्के चेन्नची डाळ किंवा चीक ी म्हणजे आपलं त्याला काय म्हण वाटाने नाही
अच्छा अच्छा
आणि दहा टक्के अ आपलं दहा टक्के चनेची डाळ आणि वीस टक्के आपलं फ्लोर राईस फ्लोअर म्हणजे नाही वाटा नाही सत्तर टक्के वाटाणीची वाटाण्याची दाार वीस टक्के चनची डाळ आणि दहा टक्के राईस फ्लोअर आपले हे तांदूळ
हा तांदळाचं पीठ अच्छा
कारण मी ते त्यांचं ते राणी बेसन म्हणतात ना राणी सगळीकडे फेमस आहे
हो राणी बेसन
हा त तेच ते त्या लिलं चितप च पीस फ्लॉवर तेव्हा समजून गे फ्लवर म्हणजे आप ेत
हम् हम हम हम
हो तसं आहे आम्ही बर्याच ठिकाणी ये ना घरी पण लोक ह्
आणून करतात ते लोक ते पीठ आणलं तर तशीच बनवू शकतो ना आपण पण
हम्म हम्म.
हम्म आता हल्ली भाज्यांचा नवीन प्रकार मंचुरियन तो पण छान लागतो. कोबी आणि मैदा हम्म मग ते पण छान लागतात.
हम्म.
मैदा कोणी हे मकाचं पीठ पण राहतं त्याच्यात पण छोक करू शकतो आपण
ह ते त्याला हम्म हम्म हम्म
मिक्स करून
त्याला कटलेट म्हणतात तर ते बेसिकली भजेच.
भजेच. नाव द्याला कटलट हा ते शालो फ्राय करून.
हो.
आणि काही मना आपण हॉटेल असो काही असो मला माझ्या आईच्या हातचीच आवडत पुरणपोळ्या केल्यावर ति चव तिची चव ते नाहीच मला जमतच नाही तिची चव.
ती ऑथेंटिक टेस्ट असतेना.
हा.
त्याला ऑथेंटिक टेस्टच म्हणू शकतो आपण त्या चवीला, त्या चवीला
ख अजिबातच नाही. कुठेही जा जगाच्या पाठीवर आईच्या हातचं अ काय पण लागतं आईच्या हच चांगल.
हम्म आता माझा म्हणजे शेजारी गावामध्ये मी राहायचोना एक आता गावामध्ये कसं आमच्या म्हणजे काही कुटुंब विशिष्ट जातीचे त्यांच्या घरात नॉनव्हेज शिजत नाही.
नाय.
तर मग माझी आमच्या घरी चिकन आणायच आणि आम्ही चिकन तोडून मग एका दिवशी त्यांचा मुलगा आला त्याला खाऊ घातलं त्याला खूप टेस्टी लागलं. मग त्याला सांगितलं हे काय म्हणे भजे आहे त्यांनी त्या मुलानी एका दिवशी हट्ट धरला त्याच्या आईकडे म्हणे म्हणजे माझ्या आईला शोभाजी म्हणजे शोभाजीच्या घरचे मला मला भजी खायचे म्हणे तसे भजे कर. त्यानी भजी केले ते काही त्या त्याला हेन झालं हा तो म्हणे तसे नाही म्हणे. मग ती बाई आली आता ती म्हणजे समजा मराठा समाजाची बाई आता मग माझ्या आईला ती म्हणे शोभा त त्याला काही खाऊ घातलं होत छोट्याले मग सांगा की नाही सगा माझी आई म्हणजे माझी आई समजा त्यांची सून आत्याबाई म्हणे चिकनचे भजे खाऊ घातले. हा चिकनचे भजी मग ते म्हणे मग असं करत जा खाऊ घालत जाय म्हणे त्याले मी आम्ही नाही आमच्या घरात नाही बनवत म्हणे म तर ते चिकनचे भजे आहे ना आमचे खूप म्हणजे आम्ही शब्द काहो काय खाल्लं तर चिकनचे भजे.
आणि अजून एक काय आठवलं मला हादग्याची फुलं असतात ना त्याची भजी मस्त लागतात.
हा ते तर पौष्टिक आहे ते खरच. तुमच्याकडे जायला हातगा म्हणता आमच्याकडे हत्तीचे फुल म्हणतात तेे किंचित लाईट म्हणजे थोडे पीवळसर येतात ना ते कि हा.
करंजीचा आकार असतो त्याला.
ह करंजीचा आकार असतो आणि ते मस्त उंच झाड होतं त्याच.
होय होय त्याच्या शेंगा पण खातात आता आणि आता हल्ली लाल हदगा पण निघाला लाल फुलं पण येतात त्याला. नवीन संकरत.
हा हे कमी म्हणजे कमी कसे किंचित पिवड सर.
हा किंचित आतमध्ये पिवळसर बाहेरून सोपेत राहतात ते. हा जस काय. भाव एकदा बोलेला जसं काय करंज्या लटकतात म्हणे झाडावर.
हा हा हा बरोबर तेच, तेच.
हम्म ते करंजीचेच भजे
हो मी तर एका ठिकाणी आहे ना ते याचे भजे खाल्ले होते ते कोण आंबट पान आपल्या दारासमोर. पळसत का त्याला काय म्हणतात आता. मोठं पान असते त्याचं.
आळू आळू.
अळू नाही अळू नाही अळू तर खात. त्या ळ्या केल्या जातात दुसरे एक आता आमच्याकडे त्याला एक विशिष्ट नाव कायतरी नावयतल. त्याचे सुद्धा भजन करतात. नाही ओळ्या तर करतो आपण एक मला म्हणजे मी तुम्हाला. झाळ तो वेल असतो त्याचा. त्याचे पण भजे करतात. ते तर आहे त्याला घोसाळे म्हणजे गिलके आमच्याक त्याला गिलके म्हणतो आप.
गिलके हो व.
वेल असतात त्या त्याच्या पानाचे भजे करतात.
हम्मम्म.
हा ते थोडसं म्हणजे त्याला पौष्टिक आहे म्हणून त्याला एक नाव दिले जाते.
मायन. हा आता आता अशे वेळेस आठवत नाही मग पटकन.
हो पटमसा ना आठवत नाही. तुमच्या नाही आवढूचे भजे तर. वड्या असत त्याच्या तसं काहीतरी नाव आहे तुम्ही विळेच्या पाण्याची भजी एकदा तुमची. र ऐ म इं म्हणजेत्सुकता निर्माण झाली.
उड्याचं पाणी उडवायचं तळून काढायचं झा काही नाही.
ह.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
अच्छा अच्छा.
हा.
त कॉल डिसकनेक्ट अ. कॉल डिस्कनेक्ट करा एकदा आपण नॉर्मल कॉल करू नंतर मग दुसरं टॉपिक घेऊ.
चालतेय चालतंय चालेल दहा मिनटं. एक मिनट करते हा केला.